ताई आवाज येतोय... काय झोपायची तयारी
हो
हा.. काय... काय म्हणते... काय बाळ आहे का तुमच्याकडे लहान बाळ आहे का... आवाज येतोय
ते शेजारीये ना..
अच्छा अच्छा हां एक का म्हणत कायच हो झालं झालं काय करता मग तुम्ही आज स्पेशल काही नाही आमच्याकडे काय संध्याकाळची जास्त करून खिचडी वगैरेच असते... काय एवढं कारण पाऊून एवढे गरम एवढं होतं ना तर पाणी सारखं पाणी पिल्या पिल्यामुळे ना पुन्हा संध्याकाळची भूकच नाही लागत असं काही खाऊशीच वाटत नाहीत एखादे वेळेस कधी भेळ वगैरे खाल्ली तर मग ते जेवूशिच वाटत नाही... इच्छाच होत नाही
हो
अ.. ह.. काय करता मग तुम्ही... अ दुपारी वगैरे असं तुमचा वेळ घालवण्यासाठी काय करतात मग
माझं स्वत... मी स्वतः फ्लॉवर ज्वेलरी वगैरे नसतात का ते बेबी शॉवररसाठी युज... करतात बघा... ते तसले बनवते ह... त्यात वेळ निघून जा.
मस्त.. शिकायला पाहिजे तुमच्याक आता खूप ट्रेंडिंग... अन् ट्रेंडिंग मध्ये आहे ना तसले फ्लावर हम्म हळ..
ते आणि ते मोत्यांचे पण... आता ट्रेड चालू आहे जास्त
हो का हो अच्छा मग तुम्ही क्लासेस वगैरे घेत त्यात का ऑनलाईन वगैरे असं काही
नाही कधी मी ट्राय केलं
एकदा ट्राय करून बघा ना तर मग कसं तुमच्या तिथपर्यंत समजा कोणाला येता नाही आ जमलं नाही तर तुम्ही असं शिकू शकता का ऑनलाईन वगैरे
हा तसं शिकवू शकते की
अरे वा छान ना मग तुम्हाला आहे हे म्हणजे रिस्पॉन्स मिळतो का व्यवस्थित
हा आता सुरुवात केलीय मी बऱ्यापैकी म्हणजे क समज जर तब्येत बी बरोबर नाही ना मग त्यामुळे जास्त ही करत नाही मी लोड घेत नाही त्याला कस कंटिन्यू हा बारीक खूप असं डोळ्याला वगैरे खूप त्रास होतो त्याचा मोतांचा ते बारीक बारीक बारीक तार असते ना असं बारकाव्यान एकदम नाजूक काम आहे त्याचं
हो का ते हे मला वाटतं तुम्हाला ते डोहाळ जेवण किंवा साखरपुडा हे आपलं काय असत हाळदीचे कार्यक्रम वगैरे त्याच्या वेळेस असतील ना
हा आणि ती फ्लॉवर ज रांगोळी पण नाही का आता नवीन ट्रेंड निघालाय बघा सप्तपदी वगैरे
हो हो हो
हा ते पण करते मी
मी करते मॅट रांगोळीचं मॅट रांगोळी आणि रेडी रांगोळीच करते मी
हा मी सप्तपदिच करतो
त्याचच बनवता का तुम्ही लोकरच लोकरची की कशाची बनत हो का अरे वा छान फोटो टाकाल मला फोटो टाकाल हो अ चांगलंय मग तुम्ही शिकवाय शिक शिकवायचं ना म मुलींना पण नवीन आपली कस आपली कला आपण दुसऱ्याला दिली तर त्यांना पण कामात येईल ना मग
पण फी कशी त्याची जास्त असती ना ओरिजिनल फ्लॉवर म्हटले की ते फ्लॉवर पण आणले पाहिजेत फ्लवरता कि महाग आहेत बघता ना ह आणि लेडीज ऑनलाईन एवढे पेमेंट द्यायचं तुम्ही फेकाय असं
नाही नाही तुम्ही कस तुम्ही तुमची त्याला म्हणजे दाखवली फोटो दाखवले त्यांना आवडले तर घेतील का घेतील भाग नाही तर काय त्यांचेच नुकसान आहे जर चांगल्या गोष्टी शिकायला मिळतय तर शिकायचं ना
हा ना आणि त्याची फी पण बरीच स्वस्त आहे त्यामुळे जास्त कोण शिकायला पण मागत नाही ग
ज्यांना आवड असेल ते शिक
शिकतील हो आणि त्यात आर्टिफिशियल मध्ये पण येतो ना
हो आणि आणि हे पण किती छान ना टिकाऊ राहत म्हणज
हो खराब होत नाही आणि ते कंटिन्यू कधी पण तम्ही यज कर शकता
काय मुकुट वगैरे कमरपट्टा हे वगैरे बनवत
हा सगळं म्हणजे मुकुठत येत नाही बघा बाजू बंद येत हात त्यातले कडे येतात परत गळ्यात सोबत नेकला येतो. परत लॉग नेकला येतो, कमर बेल्ट, पैंजण वगैरे ते सगळं येत. आणि संक्रांतीच्या टायमिंगला ट्रेंड असतो त्या गोष्टी
हो नवीन आता नवीन लग्न झालेली वगैरे तिचं पहिलं काय हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल किंवा मा डोहाळ जेवण किंवा काय असेल तर तेव्हा पण छान आहे ना
हो.
हम् आता तर खूप ट्रेंड झालंय ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लोक स्वतःहून आनंदाने सगळं म्हणजे एन्जॉय
हा
सगळं बाळ बारस वगैरे काय असलं बाळाचं तेव्हा पण छान आहे.
हो ते मो त्यांची ज्वेलरी वगैरे आता कास घल्यानंतर कोण पहिल्या ज्वेलरी घालत नाहीत जास्त. अस करून ते मोत्याची ज्वेलरी यूज करतात.
हो ते छान न सुंदर दिसतात. खूप सुंदर दिसत तात ते ज्वेलरी
आणि् नथ वगैरे आपण विकत आणतो ना त्यापेक्षा त्या हाताान बनवलेल खूप मस्त वाटतात.
हो आणि स्वतः बनवले जात त्याचा तर आनंद वेगळाच असतो अजून हाह अ हा हो तुम्ही ते रेंट र पण देतात का, कि म्हणजे घ्यायचंच की अस काही
हो रेंट न पण देत म्हणजे रेंट न देऊन आपण परत म्हणजे दोन्ही पण मोत्यांची पण ज्वेलरी आहे. आणि हे पण फक्त ओरिजनल फ्लाॉवरचे असते ना ते देत नाही रेंटने मी आता ते एक युज केले की खराबच होत.
हो ना हो हो म्हणजे तुम्ही ओरिजनल फ्लावरचे पण बनवतात आणि आर्टिफ
आर्टिफिशिल पण हा म्हणजे ओरिजनल म सगळच आलं ना लग्नातल्या हारापासून
हो, हो, हो, हो त्या आता तर लग्नाच म्हणजे एक फॅशनच झालेली य ते चार -चार पाच -पाच दिवस म्हणजे अगदी हळदी नंतर मेहंदी साखरपुडा सगळ अगदी स्पेस लावतात मुली सगळ्या हौस करून घेतात आहा आधी नव्हत नव्हत तसं म्हणजे एकच लग्न एकाच दिवसात व्हायचं पण दोन दिवस चालायचं फक्त हा हळद आणि लग्न बस हे बाकी हे मेहंदी वगैरेच काही व नव्हत
चालूय माहितय का
नाही आता त मुली मुली स्वतःहून म्हणजे बोलतात आपल्या पालकांना कि मला हे सगळं एन्जॉय करायचं की हा फंक्शन मेहंदी चा करायचा, हळदीचा
हा पण ते बऱ्यापैकी करतात बऱ्या बऱ्यापैकी करतात सगळे असे करत नाहीत ना खेडेगावात हम् बाबा असं पाहिजे हा ना आता एक ज्वेलरी घ्यायला गेलं तरी तीन आणि चार हजारशिवा येत नाही.
हो आणि रेंट पण भरपूर. पूर असेल ना त्याच पण हा भरलय पण छान आहे छंद तुमचा हाहा ते वाढवा आणि सगळ्यांना आम्हाला पण शिकवाय मस्त पैकी ऑनलाइन क्लासेस घ्या. आता काय बघूयात दुपार आता काय मुलं शाळेत दुपारचा वेळ रिकामच असतो का मुलं जातात शाळेत. त्याच्यामुळे दिवसभर काय आराम असतो ते सकाळ आणि संध्याकाळचीच तेवढी धावपळ असते बाकी काय नाही. नाही म हो दु चांगलाय. तेच नाव तोपर्यंत तुम्ही मस्त छान अस तुमचा एक व्यवस्थित छान व्यवसाय करून घ्या. व्यवस्थित म्हणजे पुढे चालून तुम्हाला
बाहेरून वगैरे ऑर्डर आले तर ते बरे पडतं तिथं कसं आता आमच्या सिटीत तर जास्त जून करतात ना म एवढे कोण मार्केट देत नाही
नाही तरी पण तुम्ही मार्केटिंग म्हणजे एक लावून द्या किंवा बनवून मिळतात वगैरे अस बोर्ड लावून द्या.
हा, इथं कस जागोजागे तेच तेच तेच झालंय ना.
हम्म. चा पण प्रत्येकाचं वेगवेगळ पण असते ना कस अ सारखेच नसतात ना सगळ्या गोष्टी ते त्याच्यामध्ये फिनिशिंगमध्ये फरक असत असल त्यांचं थोडा वेगळं तुमचं वेगळं असेल किंवा रेटमध्ये थोडं कमी जास्त अस
हो आता म्हणजे मला सगळं झालंय ना आता फक्त प्रोफेशनल मेकअपच फक्त राहिलय मग ते झालं की झालं. मेहंदी वगैरे सगळं करते ना मी मे आता फक्त बोर्डच लावायच घेयल. मी कशी गावाकडेच होते इकडं कधी सिटीत नव्हते.
नई तुम्ही हे करू शकतात ना क्लासेस आ आता सुट्ट्यांमध्ये म बऱ्याच मुली आता सगळ्यांना आवडायला लागलेय करतात क्लासेस वगैरे घेतात करतात अगदी शिकतात. ते करून घ्यायचं मग कसं तुमचा पण वेळ तुम्हाला वेळ नाही मिळेल
आता मला ह्या सुट्टीत टाइम नव्हता ना मग क्लासच कधी मी हे केलंच नाही ना.
हा विचार नाही केला तुम्ही मग.
करून पुरी कसा म्हणतात बाबा हा आम्ही शिकलो तर ठीक नाही तर फुकट पैसे घालून काय करू.
नाही तसं नाही मी मी मी कसं ते मॅटरांगोळी मी ऑनलाईन घेतलेले क्लासेस म्हणजे
हा त्याच मटेरियल कसं भेटतं ना कुठेही. हम्म. हे मटेरियल तुम्हाला भेटायला पाहिजे ना तस.
आम्ही कसं महिला प्रशिक्षण म म्हणजे त्यांना महिलांना किंवा हे कस रोजगार पण आहे ना एक प्रकारे. समजा त्यांना कधी ते स्वतःहून व्यवसाय करू शकतात महिला. वेळ काळ वेळ कशी येते काय येते तर हे
ते म्हणजे फक्त माझ्या पुुरतं मग असं बाहेर नाही मी कधी हे केलेलं ते. आणि सप्तपरीत पण उपयोगी येत ना ते असं रांग ज ओरिजिनल रांगोय नकोय ते फक्त ठेवलं की झालं ब असं पण टाईप मध्ये त उपयोग येतो.
करायला लागल्यामुळे त्यांना वेळ नसतो ह सगळ्या रांगोळ्या वगैरे टिपके काढा हे काढा ते करा कलर भरा त्याच्यापेक्षा कस हे रेडीमेड रांगोळी ठेवली कि छान पण वाटते उचलतापता येते आणि खराब पण होत नाही असं
होत नाही ना मस्त वाटत आणि आणि वेगवेग प्रकार आहेतात
छोटेपसून अगदी लहानपासून मोठे मोठे हो आणि रंग संगती कशी आहे ना चांगली म्हणजे छान उठून दिसणारे डार्क कलर पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याच ते गणपतीला गौरी गणपतीला दिवाळीला आता तर बरेच खूप छान हो त्या सीझन मध्ये झालं आता तर ते अगदी काय असतं ते अ मग नवरीच्या लग्नाच्या वेळेस केळवण केळवणला आपण किती चालतते खूप म्हणजे आता केळ वण किंवा बारस असेल मुलाच
हो आता जास्त कोण रांगोळी काढत बसत न्हय
ह हं ह आता गेले ते दिवस टिपक्या काढायच्या जे ठिपक्या आपण लहानपणी सगळे टिपके काढून काढून काय करायचो
तर असं म्हणजे फ्लॉवरमध्येच रांगोळी युज करून देत नाहीत जास्त करून
हा हा हो ते खराब पण होते ना मनंतर सगळीकडे म हे हो ते ते का आपण मग ही सप्तपदी तुम्ही कु कुठल मटेरियल वापरतात मग
झेंडूचे म्हणजे दोन कलरचे झेंडू गुलाब
हो का म्हणजे पाकळ्या फुलांची का
हा फुलांच्या मग फुलांच्या पाकळ्या करायच्या आणि असा हाताने न्हय कट करून कैचीने
हो का अरे वा म्हणजे पायाच्यास पायाच्या ह्याच्यासाठी पायाचे ठसे असे असतात का
वण नाही
हा मग ते काय लिहिलेलं असतं का काही असं
हा पहि प्रत्येक पाऊल आपलं सात पाऊल नसत्यात का अ पहिले पाऊल आपण प्रत्येक वचन घेतो सात वचन घेतो बघा वचन लिहायचे त्यातनी प्रत्येक राऊंड मध्ये आता तुम्हाला हार्टमध्ये मध्ये हवय राऊंड मध्ये हवय कशे तुम्हाला आकार हवे असत्याल तसे आकार देऊन त्त्यातनी लिहायचं
छान अय छान अय तुम्ही करा नी मग मस्त बोर्ड लावून द्या एक छानपैकी मी घेते क्लासेस हो चालेल मॅडम आपला वेळ झालाय ठेवते मी छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद शुभरात्री